काय नाही बघा तुम्ही काय करायलाय?
आवरायल घरातलं.
होय जेवण वगैरे झालं का?
जेवण नाही अजून तुझं.
हा झाला आताात.
हा ह मम्मी त्यानं बरेत?
हाय बघा तुम्ही?
हो आहे आहे बर आहे सगळे. आहे बरं आहे तो पण जरा कालपासून बिघडलंय त्याच. म्हणजे जरा वातावरण हा वातावरण जरा थंन झालय त्याच्यामुळे तापतेन आलं
हा हा. वाता वातावरणामुळ तसं होतय ते.
हम्म. आता मुलांच्या शाळा चालू झाल्या तोपर्यंत लगेच आजारी पण पडायला
होय तसच होतय ते आता कारण हे वातावरणच तसं आहे ना.
होय होय.
मग जरा का काहीतरी त्याला काढा वगैरे करून द्याकी. ताप म्हणजे
होय मगाशी औषध घातलंय तसं खोकला असं काही नाही आहे फक्त म्हणजे सर्दी आणि ताप तेवढा आहे थोडं.
हा हा.
आणि त्याच जरा दात पण जरा किडल्यात नई फुडच्या त्यामुळ जरा हिरड्या सुजल्यात.
हां आताच कस चॉकलेट वगैरे खातात नाही गोड.
होय. ऐकतच नाही त्याच्यात जास सवय झाल्या आणि पहिल्या पहिल्या कस ते दात त नवीन होतीत की नाही म्हणजे वर्षाच्या आत जेवढी दात होते त्यावेळेला ते नवीन आल्याआल्या तो घासूनच देत नव्हता दात ते.
हा हा.
स्वच्छ करून देणार नाही ते. आणि त्याचा तो हां त्याचा तो घेऊन बसणार हातात ब्रश त्या त्याच त्याला काय समजणार? चावल्यासारख करणार ठेवणार असं करणार मग त्याच्यामुळे पण जरा ते लवकरच किडल्यात दात.
हां हां ते कसं आता लहान मुलं काय ऐकतात होय
हम्म त्यांचेच ऐकायला लागतंय आम्हाला. सगळं सांगाल ते हुं च म्हणायचं म
होय.
हम्म आणि काय कॉलेज कस चालू आहे मग?
कॉलेज हाय चालू आता काल परवा फॉर्म भरून आलाय कॉलेजचा.
हां हां.
आता मुली ट्रिप काढल्यात जायचं धबधबा बघायला.
होय आत्ता पावसाळ्यात? कोणत्या कुठ कुठल्या ठिकाणी जाणार आहेसा?
बघूया आता राऊतवाडीला म्हणाल्यात एक जण आता इकड कुठं आंबोली कुठ आहे की ते हम्म बारका धबधबा नाही का तो बारकी बारकी
आहे म्हणजे मी बघितलो नाही फक्त तर असं बोललेलं किंवा ते इन्स्टाला रीलस वगैरे येतात ना ते तेवढंच माहिती आहे. राऊतवाडीच पण छान आहे ते.
होय आम्ही अनेकदा गेलत.
हां हां.
तवा पण छान वाटालत क सगळीकड पाऊस पडत असतंय स्वीटकॉर्न्स वेगवेग
होय होय ते स्वीटकॉर्नस असते ते जरी जवळ जरी गेले तरी ते
होय.
ते भाजलेलं वास वगैरे छान येतंय त्यामुळं
हम्म आणि आता त्यात किती प्रकार आल्यात स्वीटकॉर्नची भेल
होय उकडलेलं पण अस
हम्म भाजलेले पण. ते काय आपल्या आरोग्यासाठी चांगलंच असतंय सोडा.
टिक असते सोडते.
पौष्टिक आणि स्वीटकॉर्न मधन कस कॅलरीज मिळतात आपल्याला
त्यामुळे चांगलंच असतंय ते.
तर आता कसं ते ह्याच्यावरती पिझ्झा वगैरे प म्हणजे बनवतोय त्यावेळेला ते जास्त वापरतात त्यामुळे त्याच्यामधूनच जास्त खायला आवडतेय आताच्या मुलांना.
होय ते आता एक हे झालंय त्यात पण कस खर मैद्याचा वापर जास्त आहे नई.
हो पण म्हणजे ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे पण त्यातूनच जे चव लागते ना तीच छान वाटते स्वीटकॉर्न ची सगळ्या मुलांना आताच्या
होय ते तर आहे सोडा.
हा आमच्या घरात तरी तसच आहे नुसतं च आणलं ना तर खायला बघत नाहीत पण ते पिझ्झा वगैरे चीज वगैरे घालून त्यामध्ये करून दिलं की ते खातात मग आवडीला
हो पण आता कसं करायचं आपण शक्यतो घरातच करायला बघायचं.
ते म्हणजे गव पठाच वगैरे तयार करून ते पद्धतीन
हम गव्हाच्या पिठाचा बेस तयार केला तरी काय हरकत नाही. पण कस होतंय अ जर तुम्ही हे ना किंवा मागवला किंवा पिट्ट्या पिट्टीच कराय गला तर ते पोरांना घातच ठरू शकते नाही.
होय हो आणि पिठी ते पचण्यासाठी पण थोडं जड असते ना.
त्या मगसं मुलांचंच हे होणार आहे. नुकसान आस आजारी पडतात.
का नॉर्मल आहे एवढा ताप हे वातावरणात असं येणारच
हो
मोठी पण आता
आता हम् आणि कसं उन्हाळ्यामध्ये जरा आईक्रीम वगैरे जास्त खाल्लाय
कोल्ड्रिंक्स
हा त्याच्यामुळ आता जर सुरुवातीच्या वेळे थोडं बादल्यासारखं होणार असते.
होय होय जरा म्हणजे सवय होस तर काय वाटणार नाही त्याला मग दाखवून आणलाय का नाही.
खुले म्हणजे काल दुपारनंतर न जरा ताप चालू झालेला त्यामध्ये काल संडे असल्यामुळ सगळे दवाखने बंद असतात गावातले
त्या पण ज तोपर्यंत जरा घरगुती उपाय करायचा.
हम्म म्हणजे ते ह्याच लेप वगैरे लावलेलो
हम्म.
तेल आणि कापूर वगैरे मिक्स करून लावत तर हा तसं जरा लावलेलो काल आणि घरात औषध होत आधीच ते जरा घातले आता जायचं नंतर
हम् हम्म हे पण केलं तरी चालते ना. काळ विभीत असं ते अंगाला लावलं की ते पण कस हा म्हणजे काळ्यामध्ये असं एकदम काळ म्हणजे असं काळ न काळ्यामध्ये असा प्रकार असेल म्हणजे घट्ट मऊ असं का असत ण हच ठिकाणी त्यांनी ताप ओढून घेतलेले
हा हा मला म्हणजे देबत्ती लावतात ते माहिती आहे पण त्यातलं कोणतं असं काय माहत नाही म्हणजे तो सात किंवा आठ महिन्याचा होता की नाही त्यावेळेला पण असं जरा ताप येत होत त्याला सारखं मग त्या वेळेला कस अस म्हणजे औषध वगैरे किती वेळा घालायचं असं पण होणार आणि त्यावेेळेला खायला पण बघणार नाही आणि घातलं तरी उलटी करणार लगे लगे मग त्यामुळे मग असं आज सासू वगैरे आहेत त्या तसंच घरात लावायच किंवा ते डमल वगरे दाताला लाच पोटात गेल्यानंतरन पण ताप कमी होते असं
तर पूर्वीच्या औषधच एक नंबर होती हो, त्यांना कसला फरक पडत होता. आणि कसं आयुर्वेदिक ते आयुर्वेदिक
होय... आता पण आहेत त्या पद्धतीने आयुर्वेदिक पण जास्त कस जरा वेळ लागतोय त्यामधून रिकव्हर व्हायला.
हो आणि कास घरात म्हातार माणूस असले का सगळ आयुर्वेदिक आपल्याला कळतय जुन्या म्हणजे पूर्वी कसं होत काय होतं तसं ते कळते ना आपल्याला
होय होय.
म्हणजे त्याच साईड इफेक्ट काय जाणवत नाहीत आपल्याला
साईड इफेक्ट काय नसतात. पण म्हणजे कसं हे आपली इंग्लिश औषध वगैरे असतात. बघ ते खाल्ले की, आज म्हणजे दुपारी अकरा वाजता जेवलो, आणि बारा पर्यंत कव्हर अस वाटतय आपल आपल्याला आणि..... उद्भवतय हा म्हणजे तात्पुरत्या काळासाठी ते, तोपर्यंत शांत राहिल्यासारखं वाटतय आजार तो पण आपलं जे काही, म्हणजे नैसर्गिकरीत्या केलेलं तयार असतात बघ ते कस पूर्णपणे म्हणजे मुळातूनच तो आजार कमी होतो... पण त्यावरती जास्त कोण विश्वास विश्वास ठेवायला बघण झालं. त्यात
आता कस जे ते सगळ जरी आपल्याला काय माहिती नसल, जुन्या काळलं तर आता कस आपल्याला इंटरनेट वरून सहज मिळू शकते.
होय.
हं त्यामुळे कसं काही सहज आणि सोपं झालं न.
हं
आणि तर कस मुलांची एक हे असते, की भाजीपाला खायच नाही. खर
हा आवडी निवडी एक मध्येच येतात. त्याच्या त्याच्यामध्ये
आणि कस जरा मुलं स्ट्रॉंग व्हायला जसं बाजरी, नाचणं
हं.... हो पण आता तसं नाही गहु चपाती, भाजी हेच
मुलं तर सर्रास भाकरी खायला बघतच नाहीत नुसत चपाती
होय.
तशी आमच्याला जरा म्हणजे आधीपासून घरात आम्ही कसं सकाळच्या वेळेस चपाती डबा असल्यामुळे चपाती करतो. आणि संध्याकाळी कस जरा पचण्यासाठी पण चपाती जड असते. त्यामुळे संध्याकाळी जास्तीत जास्त करायला बघ. त्यामुळे थोडीफार आहे. त्याला सवय असं भाकरी, भाजी, भाकरी खायची तर
हं हं आता परवा आमच्यात पण तसच झालं. जरा दिदीचा मुलगा का खायत नव्हता. भाकरी नंतर आमच्या दिदीनं नाचणीचं लाडू करून ठेवलेले.
हा होदीपिठाचे छान होतात. ते पण तुम्ही कसे करताय ते?
ते काय नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं, तूप घालून त्यात साखरेच आपण बेसनचा करतो. कोणी तश्या प्रकारेच
हा हा
ते पण छान लागते.
हा हा होय. मी पण एकदा केलेलो पण, मला काही एवढं व्यवस्थित जमलं नाही. ते खाल्ला पण नाही तो, म्हणताना मग मी परत काय खायच्या भानगडीत पडलो. इथे आपले ड्रायफ्रूट्स असतात, बघ त्याचे पण लाडू वगैरे छान होतात तं ते हा म्हणजे असं शेंगाचं कूट कसं मोठं मोठं करतोय ना त्या पद्धतीनं थोडंफार मोठं मोठं वाचून घ्यायचं आणि गुळाच पाक करून त्यामध्ये घालायचं ते
होय ते पण छान लागते आणि कस मुलं आवडीने खातात आणि तस आता आपण अक्रोड किंवा मखना जरी तसच खायलेला क फर खायत नाही कुठ काल दबवढंच खातात बरं म्ह पिस्ता वगैरे कस जरा त्याची चव सपक असते अ्रोड कस तुरट असते मखना तरारख्या पाकच सपक असतोय त्यामु मुलं खायला बघ
हम्म
अ नाही तर आपण लाडू वगैरे करून दिल हम् हो आणि कस खाल्लं तर पण मुलांना पौष्टिक
होय होय
तसंच नाही खाला त्याची खीर करायची किंवा असं काय काय वेगळे वगळे पदार्थ सुद्धा करतायेत आता त्यांच
हो येतात आणि आता इंटरनेटला पण खूप अवे्लेबल आहेत तसे व्हिडिओज प्रत्येक
साठी तर का निलेय का काय हेय
हो हो
आणि कसं मुलांना ते आता पौष्टिकच लागतय नाही सगळं
हो
आणि आता बाहेरच्या जगात आपल्याला कसं आपण बाहेर जरी असलं काही खायला गेल तर आपल्याला कुठच दिसणार नाही सगळं छान चायनीज हे येते
आणि बाहेर आता म्हणजे लाडू वगैरे तर ते पण घ्यायला गेलं तर त्यामध्ये पण कितीतरी टक्के भेसळ मिक्स असते त्यापेक्षा घरी केलेलंच चांगलं असते होय होय
आणि कस हे आता आपण बाहेर बघतो बघा चायनीजमध्येध्ये जे मम मोज आपल्याला मिळतात ते बाहेर खाण्यापेक्षा आपण घरात जरी पोरांना करून घातले त्यामून भाजीपाला पण पोराणा घलू
हो आणि ते बाहेरच पण आतल्या बाजूच सगळं कच्च क्
कच आपण कस व्यवस्ित फ्राय करून किंवा व्यवस्थित आपल्या पद्धतीने उकडून घेतलं छान लागतय आता मी किती वेळा तरी घरात केलत सगळ्यांना टेस्ट आवडला आम आमच्या दादाची मुलं कस करातात हे पाहिजे ते पाहिजे म्हण बाहेर गेलं का नाही हेच पाहिजे तेच पाहिजे असं करतात त्यापेक्षा आपण स्वतः घरात करून खाल्ल घातलं किंवा छान लागते ते
हा हा
आणि त्यांना कसं झालंय नॉन व्हेज खायचे सवय हा चालतेय ठ का
हा ठीक आहे चालेल
हा
हम्म हम्म